हॅलो हा आवाज येतोय का माझा तुला
पकी
हम्म काय कुठंयस कुट गेलेलीस फिरायला
गेलतो काळमावाडीला
होय तुझं स्टेटस बघितले फोटोज बघितले
होय काय खूप छान
होय काय काय मज्जा केला मग
आम्ही खूप मज्जा केली आम्ही सगळेजण अशी गल्लीतले गेलतो हा ते त खूप भारी्य असं बघायला
हा मग काय काय केला ग मज्जा काय काय घेऊन गेलेला
बिर्याणी घेऊन गेलतो व्हेज बिर्याणी कोण कोण व्हेज खातय त्येंच
हा आणि
आणि नॉनव्हेज अनी घेऊन गेलतो परत स्नॅक्स कोल्ड्रिंक्स
अरे वा मग चांगलीच चांगलीच पार्टी केलाय की किम
होय
आणि मग काय काय मज्जा केला तिथं तिथं काय काय आहे बघायला काळमवाडी डॅम ला
कामावडीला धबधबाय असं म्हणजे एक वाट होती दगडांची तिकंडून आम्ही चढून घेलतो
होय काय
होय
हम्म मग कसा आहे धधबा एकदम मोठाय की एकदम छोटाय
मोठा हाय त्याच्या असे वॉटर वेपर्स येतात तिथं जवळ गेल्यावर खूप भारी असं तुम्ही नुसता तिथं उभारल्यावर तुम्ही भिजून जातय पूर्ण
होय काय एवड
पण खूप हाय.
अरे वा मग रील्स वगैरे केला का नाय ग?
तिथं कुठलं रील्स करणार.
रील्स वगैरे काय केला नाही.
तिथं फोन नुसता तिथं जवळ गेल्यावरच भिजलेलो आम्ही फोन पण पूर्ण भिजलेले होय.
किती वाजता निघलेला मग सकाळी?
आम्ही इथनं सकाळी नऊ ला.
नऊला निघलेला का मग पोहचला कितीला?
पोचलो एक ता तासा दीड तासानं.
पोचलासा काय तिथं. मग तिथं गेल्यानंतर काय केलं मग?
खूप मजा असं तिथं खाली उतरून जायचं होतं. मग आमचं बाळ पण होत होता ना छोटं.
हा हा हा
मग बाळाला तिघांनी मिळून आणलीत.
ओके हा
परत मो मोठ् मोठे कॅन पण नेलते पाण्या चे परत बिर्याणीचे डब्बं मग ते हळू हळू सगळं बॅगा आणि हो त्यात आत कपडे मग सगळ्यांनी हळू हळूहळू खाली आणलं.
होय काय हा हा हा हा मग त्यानंतर
त्यानंतर मग तिथं सिक्स्टी फाय ते मॅरिनेशन करून आणलेलं.
ओके हा.
त गॅसवर आम्ही हे केलं शिजवलं. आणि शिजवता शिजवता आम्ही मजा केली खूप खाल्लं आणि
हा खाल्लं काय?
पाणी होतं. त फोटोच काढलेत
ह ह् ह तेच तुझे फोटोज बघितले मी स्टेटस ला ते न् ही कुठे गेली विच विचारू तरी नंतर नेक्स्ट टाईम जायला बर ना तिकडं? ट्ररीपला म्हणून म्हंटलं विचारूया. तरी कसा आहे पॉइंट म्हणजे कस आहे चांगला आहे.
हा छान आहे. खूप छान आहेत, तुम्ही पण जावा की सगळी जन मिळून.
जातो की जाऊन येतो की
हां
हम्म एकका आता बघू या कधी ट्ररीप काढतोय, मग त्याच्यानंतर आणि कुठे गेला नाही ट्ररीपला.
आणि ट्रेकिंगला गेलतो रामलिंगला.
हा.
तिथ करवंद गोळा करायच
ओके कुठ गेलेला, ट्रेकिंगला मग?
रामलिंग. इचलकरंजीच्या फुढे.
होय काय.
होय.
आली काय तुम्हाला?
असं, काठीसाठी आम्ही काठी शोधल्या सगळ्यांनी मिळून. मोर बघितले, मोर पण होते, तिथं खूप मोर होते, असे झाडावर बसलेले मोठे मोठे होते.
होय.. आणि मग
आणि मग डोंगरावर चढलो, डोंगरावर चढता चढता मज्जा केली व्हिडिओज केले.
अरे वा... म्हणजे तुमची फुल्ल आँन मज्जा झाली म्हणा.
काय तस सुट्ट्या पण होत्या. म्हणलच जाऊया कुठ तर,
होय की तेवढाच आठवणी राह तात, म्हणजे हा फिरायला गेलं हा, हा, हा, मग तिथं काय काय केलं आणि
तिथं सगळ्यांना असं डबं तेन घेऊन आलतो आम्ही घरातून, परत क पिशव्या आणि घेऊन आल तो, करवंद गोळा कराय.
आणि
करवंद गोळा करता करता खूप कष्ट घेतले, काट तेन हाताला लागत होतीत.
होय, काय मह तरी केवढेच ज जमा केला करवांद तुम्ही.
खूप झालंत, खूप सगळ्यांनी असं, एक एक एक पिशव्या भरून घेत
हा. होय, लई मज्जा आली असणार तुम्हांना तुम्ही सगळं करवंद गोळा केलाय म्हणल्यावर.
होय. घरला येऊन सगळ्यांनी खाल्ले, एकमेकाला ग्रुपवर फोटोज शेअर केले खावात
आहा अहं होय काय?
आता परवाच ग्रुपवर बोलणं झालं आमच.
हा.
आणि मी मधनच टाकलं हे घ्या करवंद परवाचे खावा.
अहं अहं होय काय? हम्म. हम्म. मग आता आणि कुठे नेक्स्ट ट्रिप कुठे काढणार आहेसा?
आता विराज जंक्शनला म्हणा आलोय.
हा.
जायचं म्हणालोय पण एक एक जण आता कॅन्सल होणार.
होय काय. हा हा हा हा. ते तरी हाय ऐन टायमाला सगळी कॅन्सल करतात. आता हात तयार होतात आणि हा ते तर रे फंक्शन वगैरे पण असतात. परत काय काय तरी मी मधीच निघतेय कुणाला यायचंच नसतंय.
होय.
असं होतयं ज्यांना यायचं नसत ते काहीतरी असं अधीच मधीच कारण सांगत्यात. हां रहातात मग ते कॅन्सलच होतंय एक, दोघांचं त्यामुळं कॅन्सल झालं की कॅन्सलच होतय ते.
होयं.
हा. त्यामुळं.
आमच्यात पण नाहीत सोडा पण तसे कॅनसल होणारे, पण कायतर काम अस तर अ राहतात.
होय काय?
प
म मज्जा आली म्हणा तुम्हाला.
होय खूप आली. परत आता. तिरुपतीचा पण प्लॅन माझ्या डोक्यात चालू हाय.
तिरुपतीचं काय?
हो. एकदा फॅमिली सोबत जाऊन आलात? आता फ्रेंड सोबत जायचं म्हणालोय.
होय, काय आता मग फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांसोबत जायचं.
होय, फ्रेंड्स सोबत मज्जा येत. त्या.
ते तरी आहे. खूप मज्जा येते फ्रेंड सोबत, सगळ्यांच्या सोबत.
हा.
हा, आणि त्यांच्यासोबत आठवणीं रहातात ना घरातल्यानं सोबत कस आपण जातोय सोबत पण मित्र-मैत्री आं पण मैत्रिणी आपल्या कस कधीतरीच भेटतात. त्यामुळे मज्जा येत्या. खूप म्हणजे, छान वाटतयं की जा आणि परत जाऊ आता दोन ट्रिप झाल्या की आणि आणि जाऊ आणि जाऊ असं हो
आता पण आम्हाला जाऊ जाऊ वाटाले सगळेजण आता ग्रुप मधले आहेत ना. ते आम्हाला म्हणाल्यात नेक्स्ट ट्रिप कुठ काढायची नेक्स्ट ट्रिप कुठं काढायची. होय आमच कॉन्वर्सेशन होत. रोज.
दररोज होतय काय. मग आता आणि ट्रिप म आता तुमची ट्रिप ट्रिपच प्लॅनिंग करालय.
होय, विराज जंक्शन ला करालोय.
होय, तरी किती मेंबर्स आहेत तुमचे?
तरी आता सात-आठ आहेत.
सात-आठ जण आहे स
होय.
हा, त्यामुळेच तुम्हाला मज्जा येत्या खूप.
होय, चेष्टा मस्करीच करणारे आहेत.
ते तरी आहे. सात-आठ जणी अजून जरा जरी सात-आठ जण जरी असलीत तरी पण मज्जा येत्या. होय, कि. हा. त्यामुळे तुम्हाला खूप मजा येत्या ना आणि सगळ्या मुलीच आहेत की मुलं मुली मिक्स?
मुलं मुली मिक्स समोर.
हा, त्यामुळं मज आणि खरंतरी जास्त करून मुलंच एन्जॉय करतात मुलींपेक्षा जास्त कारण का कसं असते की छान वाटते ना.
होय. मुली जर असं अस कम्फर्टेबल नसतात ना त्यांचे असं कुठं जरी गेलं आणि तिथं कपडे चेंज करायच वांध असलं तर.
होय ते पण आहे. खूप मग काळमवाडी ला पण कसं झालं असणार तुमच, त तू म्हणतेस फक्त तिथं डॅमच होता
हो आमचं झालत, आम्ही घरातूनच साडी घेऊन गेलेतो एक. आम्ही तिघी चौघी होतो. मग एक झाड होत तिथं, हा असं तिघींनी असं धरलं असं एक एक करून आम्ही कपडे चेंज केले.
हा.
हा.
त्यामुळे तुम्हाला मला खूप मज्जा आली. हो. तरी येत्या सोड मज्याच काय कसं ही कसं पण मज्या येत्या, फक्त एन्जॉय करणारा सोबत पाहिजे, की एन्जॉय करणारी माणसं पाहिजेत. ते पण आहे. हा म्हणजे असं येऊन उगाच टाइमपास हे करणार असल्या की नाही आप आपला पण मूड जातोय त्यांचा पण जातोय कसा एन्जॉय करणारी माणसं आपल्याला सोबत भेटली आपल्याला पण बरं वाटते. हा हे पण तर आपल्याला पण करू वाटते आणि जरा जास्त एन्जॉय जास्त एन्जॉय करू वाटते. हा करायलाच पाहिजे की आणि हेच आयुष्य हाय.
होय. नंतर कॉलेज लाईफ मध्ये
हम्म. एकदाच लग्न झालं कि मग सगळेजण जातात. ना.
हो ते ते घरच फॅमि ली सोबत जातत. फ्रेंड्स सोबत जायला जास्त भेटतच नाही ना.
नाही होय की बरोबर आहे.
होय.
हम्म त्यामुळे.
जायला भेटते तोपर्यंत जायचं. हम्म.
जाऊन यायचं फिरून जर जिकडं तिकडं मिळतय आपल्याला हा चला बाबा जायचं जाऊन मस्त पैकी फिरून एन्जॉय करून वगैरे यायचा. काय आता घरातली पण सोडत्यातच की त्यामुळे काही टेन्शन नाही. हम् म ता नेक्स्ट ट्रिपसाठी तयार आहात तुम्ही सगळेजण
हो सगळी तयारात पण जरा असं
ते काय ट्रिप वगैरे पाहिजे ना आयुष्यात.
तर का असं मेमरीज क्रिएट झाल्या पाहिजेत ना.
हा शेवटी कायत काय तर पाहिजेच की आपल्याकडं आणि तर काय पण नाही अस होते. हम्म त्यामुळे कसं पाहिजे मग चालते नेक्स्ट ट्रीप आता मग तुम्ही काढालाय आता सम आता हे करायलाय तरी मला कळव बघू जर असेल फ्री तर येईन मी पण.
चालते
चालेल ना ना तेच ब मग कळ मग कुठ ते जाणार आहे कायणार
हा विराट जंक्शन ला जायचंय हा
हा चालेल मट ठीक आहे ठीक आहे मला कळव मग ओके हा हां हां बाय
बाय